हो नमस्ते, कशा आहात.
मी बं तुम्ही तुम्ही सांगा तुम्ही
मी पण छान, झाला चहा,
आता नाही झालं माझा थोड्या वेळानी घेणार मीचा.
बर बर नाही मी चहा घेत नाही. अ गरमी खूप आहे ना त्याच्यामुळे नाही. म्हणजे घेतच नाही तस तर आता गरमीच आहे त्याच्यामुळे नाही.
हम ते पण छान आहे. मला नाही मला ना सोय ना मला पाहिजे मी एकदा ना सकाळी घेते. त्याच्यानंतर घे घेतली नंतर नाही संध्याकाळी तर घेतेच का कारण की सासूबाईला ते द्यायची होती ना च
घ घरात बनणार म्हणलं की माणूस घेतच माझं पण जर संध्याकाळी एखादे वेळेस बनलीच समजा कुणी आलं गेलं तर मग तेव्हा मी ए हात सेप घेत असते अस जास्त
हो मग मला पण घेण्या मग जास्त ना घेत मी थोड घेते की दोन तीने पाचात जास्त नाही संध्याकाळच एवढं नसतं ना की हा चहा पाहिजे नाच पाहिजे जास्त पाहिजे.
नाही नाही नाही नसत नसत
अ तुम हा त्या टायमाला जास्त चहा त्या टाइम पूर्ण अर्धाच्या वरती असत माझा ग्लास ना चहाचा
बरोबर बरोबर म्हण च हा चांगला नसतो मण तत बाबा
पण काय करायचं मग ना त्यापर्यंत डोकं नाही चालत माझं की चानाना झाली असं वाटत माझं काहीतरी राहीलाय काहीतरी राहिलाय माझा माझा डोकतच नाही झालं न सवय झालीय आमची इथ ना थंडी पण खूप जास्त होते ना मग इथल्याथ लोक म म्हणतात की काय नाही होत मुलाला पण चाथ या नंतर खूप थंडी होत ते अ जस हा त्याच्या वेला मग कधी कधी आ आपल्या मुलांना पण थोडीशी चा देतो की जास्त थंडी वाढली ना तर जस पुराला ठीक नाही लागत तर ते ज त्यांना थंड लागली त्यांना मग आमही त्यांना पण थोडी थोडी तर जास्त नाही दे पण थोडी थोडी दे दधात थोडा
हो ते अद्रक वगैरे टाकले असते ना अद्रकची वगैरे अ त्याच्यामध्ये आद्रकचा फ्लेवर्ह जात अे काही अद्रक लेकर खात नाहीत
हो तशी तच्या त्यालाला खूप आवड ते जेतात ना अद्रकसन ते इलायची अससन माझ्या मुलांना ना दोनो त्यांना खूप आवडती तशी छान त्यांना दूध पण नाही आवडत अदरका अदरकचा
अच्छा अच्छा अच्छा आता प्रत्येक मुला वेगळी वेगळी आवड शाळा चालू झाल्या का
शाळा आता नाही सुरू झाली त्यांची आता समर वॅकेशन चालते
बर बर बर
त्यांना होमवर्कच का भरपूर दिलेलं आहे एवढा सिलेबस असतं ना मुलांचा कावढ सिलेबस असं वाटत की ते ते नाही शिकतते त्यांचे आई बाबा शिक ते म्हणून एवढा सिलेबस दिले
बरोबर बरोबर नाही म्हणजे सिलेबसच तेवढा वॉस झालाय हो काय करणार
हो खूपच जास्त सिलेबस आहे की हे मुलांची म त्यांना मी तारीफ घेते ते मुलांची की माझा मुलगा तर जर वेळ तर फर्स्टच येतो तो फर्स्ट य तर माझी मुलगी पण ती थोडीशी हाय ती सेकंड थर्ड आहे ती पण क जाात नाही ती फर्स्ट य त कधी ती तर टीचरला म्हणून येते की तुम्ही क तुम्ही केवढा होमवर्क देता मला की आमचे हात दुखून जातात
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्
कून ती मुलीगी ना आज मला हे म्हणत होती की तुम्ही किती होमवर्क देता की माझा हात दुखून जात आम्ही छोटे छोटे बाळ तुम्ही किती होमवर्क देणार आम्हाला तर म त्या हेच बोलते ना आजकल ना मुलांना खूपच जास्त सिलेबस झालंय.
नाही सगळ्या स्कूलमध्ये एवढा होमवर्क देत नाहीत काही स्कूलमध्ये देतात आता गव्हर्नमेंटने त्याला पण हे केलं कि जास्त बर्डन द्यायचं नाही पोरांना म्हणून
हो पण माझे माझे ना माझी एक पोर आहेत ना सीबीएसई बोर्डमध्ये ये ना
हम्म हम्म हम्म हम्म हम्मम् बरोबर
सिलेबस आहे खूप जास्त सिलेबस आहे
जो आपल्याला दहावीला होता तो पोरांना आता चौथी पाचवीला आहे
हो हो ते तर हायच.
खूप जास्त वास दिला बस पोरांने शिकवाव तर कसं शिकवाव म्हणजे आता काय आपल्याला पण काही दिवसानंतर गोष्ट लक्षात नाही राहत ना कि बाबा असं सांगायचं असं करायचं म्हणून खू ऑप्शन नसतं ट्यूशन लावल्याशिवा शं.
मी तर हेच केले मी ट्युशनच नाही लावली आपली दोन मुलांना ट्युशन नाही लावली मग त्यांना मी असं ना ते नाही करत की हा तुम्हाला आता अभ्यास करायचा तर करायचच आहे त्यांना मी थोडासा खेळून देते मग मग मी. रा दु संध्याकाळी कधी पाच वाजता. कधी साडेचार वाजता कधी साडेपाच वाजता मी त्यांना ना दोन तासासाठी बसवते. मग थोडस पहिले ना त्यांच्या सांग थोडीशी गोष्ट करायची हा तीला हसवायचं. त्यांच्या सगळं थोडास खेळायचं आपली पुराणी गोष्ट त्यांच्या मी बोलते की मी ज जेव्हा मी. लहान होते मी कशी होमवर्क करायची. मग त्याला ना इंटरेस्ट येतो की. अच्छा अच्छा असं करतात मग ते. मग त्याला इंटरेस्ट येतो तो मग त्यांना मी सांग की आता ना असं करायचं ना आता ना मी छोटे होते ते ना मी अशी करायची. मी असं फास्ट फास्ट करायची मग त्याना ते इंटरेस्ट होत मग. ते करतात होमवर्क. म तर सिलेबस तर खूपच
खूप जास्त आहे ओ त्याला काहीच करू शकत नाही कुणीच आपल्या म्हणण्याने काय होणारच
काय होणारच नाही फक्त आपल्या की आप आपल्याला पहिल तर आपल्याला तयारी करायला लागत की हा आता आम्ही हला हे शिक वायचंय.
हो हो आपल्याला तयारी करावी लागते म्हणजे अ म्हणजे अ सोशल मीडिया र बघू शकतोत किंवा कुठेही समजा. पण ते आपल्याला बघावं लागत आधी त्याच्याशिवाय आप आपण पोरांना नाही शिकू शकत, कारण आपण चुकीचं तर नाही शिकू शकत ना पोरांना.
बिलकुल मी काय करते पहिले मला ना आपल्या मुलाला ना ते पाडे असतात ना पाडे ते त्याला त्याला मला पहिला पण गाण गाऊन असं करून पण शिकवाय शिकायचे ना पाडे. पण आता त्यांना नाय त्याच का हायच नाइ कि तुम्ही गाना गाऊ तसं शिका, त्यां फटाफट पटत सारख तेचा ते हचा पाड आहे मग तुम्हाला तीनचा पाड पण आला तुम्हाला चारचा तर पाडा आला अरे पण बघत मुलाला दोचा आला तर नाय आला. ते पुढं, पुुढं, पुढं, पुुढं जात आहात म ते मुलं ते पाच चालतो मग तो मग, म त्याला हे सां ना तू असं असं शेक मग तू तस मग तू तस करत मग तो थोडा थोडा त्याला आठवत की हा असं पाडा असतं तस वाचत ते खूपच सिलेबस झालेला त्या मी पण फ्रस्टड होते की काय कशरा दिलंय ना एवढा सिलेबस
छोट्या छोट्या मुलांना पण खूप अवघडा अवघड दिलंय हो सगळं
हो फर्स्ट मधच आहे तो आता त्याला एवढे ना पा सहा पर्यंत त्याला पहाडे आलेत
बरोबर
सहा पर्यंत मी का मला तर आता आठवत नाही की आम्हाला कुठे आले होते कोणते क्लासमध्ये आले होते पहाडे ते तर मला आता बिलकुलच आठवत नाही मी हेच बघत मी कायता फर्स्ट मध्ये आहे तर त्याला पाडे आता चाले तर त्याला सहापर्यंत तीच बघते पण नाही ही हा भई हला आला एक आला पाहाडा एला समजलायक समजलं की पुढं पुढं जात राहते आप ते मुलं ते मागं मागं राहत राहतात मुलं
बरोबर आहे, बरोबर हे चुक खूप म्हणजे खूप जास्त झाला हो सिलबस त्याला काही महत्त्वच राहिलं नाही की ते क्लिअर आउट पण करत नाही कि पोरांना येतय नाही येतय म्हणून माहिते का
ते बघतच नाही ना मग आम्ही फोन करून सांगतो की हा आमचा मुलगा ना त्याला हे समजत नाहीये त्याला ना तुम्ही विचारा कि तुला हे समजलं की नाही समजत मग ते टीचर किती हो हो मी त्याला विचारणार मग असं अस त्यांची टीचर्स पण कि आम्ही त्याला आम्हाला सांगायला वाटत की हा तुम्ही तुम्ही ते ह्यायला वि विचारा तुम्ही त्याला विचारा मी आपली मुलगीच पण टीचरलाच विचारते की हे तर मला काय सांगतच नाही माझी मुलगी की काय शिकते की काय बोलते ते ह बोलत का नाही बोलत मला तर ख मला काहीच नाही मला माहिती मग ती टीचर म्हण त नल मला माहिती ती म्हण ती तिला येतय मग मग थोडशी शांती होती की हा हा तिला येतय पण ती मला काहीच नाही सांगत. तुला काही येत तर ती आता एल के जी मध्ये आहे पण ती मला कायच नाही सांगत. कि हा ममा मला हे येतय मला. तो मी टीचरलाच विचारते. टीचर म्हणती हा हा मला माहिती त्याला ती ती मला आता सांगून गेली की हा त्याला हे येतंय. त्याला ही राईम येते त्याला ती राईम ये ते. छोट्या छोटे मुलांना पण अ आ इ सगळं हे आलय आ ता, वर्णमाळा असते ना ती, ती पण आली आता एल के जी मध्ये येईल.
हो वर्णमाळा आली मला वाटते अम आधी तर इंग्लिश मराठी मेडम जे मुलं शिकत होती, मी त्यांना इंग्लिश सब्जेक्ट पण पाचवी पासून आला हो
पाचवी पासुन हो. आ जी इंग्लिश मेडियम मध्ये असतात ना
वीला ए बी सी डी शिकलोय आम्ही.
हो हो जे इंग्लिश मीडियम मध्ये असतात ना त्यांना जस जे शाळेप डिपेंड असतो की आता ती कॉन्व्हेंट स्कूल असतात ना त्या त्या शाळेत ना मग ते पाचवी नंतर त्यांना हिंदी मराठी यायची ते कॉन्व्हेंट स्कूलाला आणि ते अगर प्रायव्हेट स्कूल आहे कॉन्व्हेंट नाहीये आणि इंग्लिश मिडियम आहे तर त्यांना दुसरी पासून त्यांना हिंदी मराठी यायची. आता तर एल के जी पासूनच आहे सगळं काय.
मग तेच तर म्हणतीये ना. ते आधीचच चांगलं होतं सगळं माहितीय का? अ‌ त्यानं प्रतिष्ठी स्पर्धाच एवढी झाली ना, ते असं झालंय लोकांना कि कोणाला किती शिकू कि कधी शिकून बाजूला हो क
बरोबर हाव हो ते तर आहेच.
बलासं होत नाही ना
मुलं ना छोटे छोटे आहेत ना त्यांना
पोरांचं बेसिकच कम्प्लीट होत नाही तर मग काय फायदा आहे.
हो
मग ते कळत नाही म्हणजे जेना सिलेबस काढतय किंवा स्कूलवाले असो कुणीही असो, हे लोक हे विचार करत नाहीयेत कि बाबा आपण सिलॅबस तर देतोय पोरांना पण पोरा एवढं कवर करू शक तील का? त्यांच्या माइंड मधे बस
कां झालं बिलकुल त्यां बणुन टाकत राहतात की हा आता हे झालं आता हे आता हे झालं ते बस हे त्यांच चालत राहतं
बर्डन तर येणारच ना त्यांच्यावर कारण मग स्कूल मध्ये मागं राहिलं की मंग बाकीचे लक्ष नाही देत.
हो मग ट्युशन लावा ट्युशन मध्ये पण पैसे द्या
असू चला तु मला बोलून छान वाटलं आभार धन्यवाद
हो हो ठीक आहे ठीक आहे मला पण खूप छान वाटलं ठीक